हॅलो.... हॅलो... ह हॅलो ये ते का आवाज.... हॅलो....
हॅलो
हॅलो हॅलो... हॅलो येते का आवाज. हॅलो हा बोला ना. हॅलो.
हॅलो.
हॅलो. हॅलो.
हा आवाज येत नाही काय?
ते..
वर आली म्हणून आवाज उडाला हा रेंज नाही ना घरात रेंजच नाही...
हा काय...
हम्म काम चालू आहे आ... आ चहा पाण्याचे...
हा झाले का टास्क पूर्ण करणं...
कायच व... हे लागत असत रे फोन कधी लागत नाही कधी ये....
मग ते वरच करून घ्या ते होत होईपर्यंत....
कोणचे.
ते तर लय आहे बा मी सहाशे केलं तरी संपूणच नाही राहिले.
बापरे!
लय हायत ते मला वाटतं हजारपर्यंत आहेत का काय माहित.
हो ना.
हम्म काय चालू आहे?
काहीच नाही ब तू सांग.
काही तर नाही हह.
शिवूनने झाले.
नाही आज याच्यातच असाल ना.
हा.
मला आता सांगितलं त्यान मला माहितच नव्हतं मेसेज आला म्ह आता माया मोबाईल मध्ये काय नाहीये हे. ते ना मग आज सांगितलं मला मेसेज आले म्हणून याच्यावर चालू झालं. हम्म माहितच नव्हत.
हम्म. तूज ते पहिले झालं वाटत टास्क पूर्ण नाय.
बाकीचे झाले मगे ते आले सहाशे-सातशे रुपये आले मला ते.
हो का.
म्हणजे पहिले आले तीनशे नंतर आले मग तीनशे.
हो का.
पहिले आले अडुसष्ठ नंतर काही आले असे आले ते पूर्ण सहाशे-सातशे रुपये.
हम्म हम्म. आमचं तर हेच पूर नाही होऊन राहिल ते कधी होते.
पहिलंच ना ते माांगे कॉल लावले होते तेच ना. ते ब आता गेलं आता कायच येतय ते समोर.
ते नाही येत आता हे नवीन आले आता.
तरी कंमप्लीट करजा.
हा चालूच आहे आता कम्प्लीट करणं पण मग ते लागत नाही ना म काही.
हे आता फोन पाचच लावाय लागतात फोन जास्त नाही लावा लागत.
पाच तर झाले मग माय आजचेच तर झाले पाच.
पण मग दहा-दहा मिनिटं बोलला का.
नाही काही कधी म्हणजे उचलला नाही दोन फोन वर बोलली तर एका फोन तर आलाच. नाही त्याच्या दहा मिनटं बोल्यावरी बी नाही आला
ते तसच होते मग ज्या वेळेस आपण जास्त बोलतो ते येऊच नाही राहिल असंच होऊ राहिल.
हा. त्या म्हसाया ताईशी बोलली मी म्हणजे अकरा मिनटं बोलली. तर त्याचा एक म्हणजे सेकंद ही नाही आला त्याच्यात.
झिरोच येते ते जास्त बोललो की त्याचा झिरोच येऊन राहिला.
हाव ना. आता तुलाच लावून राहीलती मी मग तुन मेसेज टाकला म्हटलं मी आहे फ्री पण तुन काही लावलं नाही.
माझा लक्षच नाही ना मी ते टॅक्स पूर्ण करातच गुतेल होते तर मेसेज वा. चलाच नाय गेला मग ना आता डबल वाचला डबल पाठवलं मग.
हो. बसं आता तु जय. आता पाणी पावसा तर काही काही करा नवीन.
आम्ही केल पाहि नवीन तुम्ही काय केलं.
आ्ही बिट्ट्या गेले.
आम्ही दालबाट खळतीयाज.
मग आम्ही ते असते बिट्ट्याक दाल वाट.
दालबाटी वेगळी आहे पिवरर तुपातली असते तुम्ही तेलातल्या बट्या खाल्ल्याय.
हा. तशी सुग्रण आहेस ना. हा काय आम्ही तेलातच खाल्ली.
ह तेल काय तूप काय तेलात जास् तेलात जास्त विट्यामीन हाय. तुपापेक्षा
अन मग घे.
हम्म.
हा. बाकी काय चाललं मग?
बाकी काहीच नाही बा काहीच नाही नवं एक कय नाही झाला आज याचीतच चालू आहे मजगन मजगण.
हे याच्याच्यां होत नाही मीसत म्हटलं घरी आत काही करा तर काहीच नाही झालं.
हम्म.
असं घरी असल काही करा वाटते.
हाव ना दोन ब्लाउज शिवून झाले असती पण एककाही नाही झाला आज.
आणि हे असं आता हे आलं तर हे मोबाईल घेऊन बसा वाटते मग सोडाही नाही वाटत. हं म हम्म. पाणी लागलं तर लागलं बंदही नाही होजे.
बंद नाही होता तर दोन तीन आता आराम घेना जरासा.
आराम त घेतो.
हम्म.
मेगा ताईनी केला का पूर्ण?
काय तिचा तर काही मेसेज दिसून या आम्हाला त्याच्या.
तेच तर म्हटलं आता काही काही आल्या आणि काही काही नाही आल्या असं झालं.
मग आता पण त्याच्यावर पूर झालं असत मला कमप्लीट पण मग ते आलोच नाही त्याच्यात नाहीत आपण प्रत
अवा तुम्ही ते फोन प्लेच सोडून द्या. रिफ्रेश करा पूर्ण थ्री लाईन वर जाऊन. मग तो दुसऱ्या टाक. शे ते ह्या मोबाईलचा आपण मग समजा जेव्हा फोन आला तेव्हा करून घेऊ. तो बाकीचा करून घ्या पूर्ण असं करण
हो ना ह ना.
नाही फोनच्या वरचा मग ते रिफ्रेश केला डबल तर फोनच्या वरचा टास्क पूर्ण केला. ते पर रिप्रेश करू राहिली करू राहिल ते डबलडबल येऊच राहिले पन्नास पन्नास पन्नास पन्नास लयी चालू आहे निरा.
हा.
सुरखूरू.
हम् हम्
सहाशे एकवीस झाले नावं.
त्या तीन लाईनीवर जाऊ का म आता? हॅलो हॅलो हॅलो
ह